हॅलो.
हॅलो येतोय का आवाज?
हा बोला ना हो येतोय येतोय.
ती
हां काय नाही तुम्ही काय करताय?
स .
काय नाही बसली तुम्ही काय करताय?
स्वयंपाक चालू आहे ना.
हा का हा मला पण हाव का?
हम्म हम्म हम्म दादू काय करतो हा.
काय नाही बाहेर खेळतोय.
हाव का.
हा.
काय चाले काहीच नाही पया आता लसण काढणं चाली पया.
हाव का हा आता लसूण काढायला आला.
म हा काढायला आला ना लसूण
हम्म मी मम्मीकडे गेले होते मम्मी अन त्यांनी बी काढला.
हाव का.
हम्म कालच आले मी प दोन-तीन दिवस गेले होते.
हाव का.
हा.
संखोट्याल नाही यायचं का मग बाळाला भेटयला.
यायचं होतं पण इकडं अर्जेंट मध्ये आली मी मंग कुठ राहून गेलं. हे म्हणे जाऊ द्या आता आपण तिकडं जाऊ म्हैस माळ वगैरे तेव्हा जाऊ म्हणे भेटायला मंग गेला राहून.
हाव का.
हा कव्हा येईन मग तिला भेटली नाही मी आत लय दिवस झाल लगे.
हाव का.
हम्म ती ब बोलत हो ती पण कुठंज यायला जमलं नाही माझ्या मागे इकडं काही ना काही चालूच होतं.
हम्म बरं आहे काय ते पाहुण्याचं का गं?
हा आता बरे आहे म्हणजे बोलत वगैरे नाही अजून पण असं उठून ते बसत्या.
हाव का?
हम्म.
काही खात्या का?
हा, जेवायला काय? एक पोळी, एक टाइम जेवत्या फक्त ते, एक दीड वाजता न तेच लगे संध्याकाळी.
हा का, पण खात्या न पण मग, जेवत्याना.
थोडंफार खातं.
हाव का. बर. सासुबाई न त्या बऱ्याय का? हाव, बरंय बाळ. हा. बाई, लई ताण देतो तो आता.
हा, का. तेच ना. लय बंड बाई तो. मी ते, त्या दिवशी पाहिलं शिवूला. तो कित ती करत होता.
नाही, आता लय भांड झाला तो मग.
हाव का?
अम, हम्म.
यला लागल ते आजच हे करत्या. आम हा आहे ना, लगे क म्हणजे निस्ता असा, बडबड करत राहतो लगे.
हाव, का.
हम्म. आचपळ बी इतकं झालं बडबडत बि लईलई, लगलगे. असं तोंड सुटलं त्याला लगी.
ह, हाव का?
हम्म.
बरं, चालन. म ठेव मग.
बरं, बर.
हाव.
हाव.